हॅलो हा येते का आवाज
येत आहे ना
हो का
हम्म बोला दानापूर
दानापूर हो का
हाव सध्या तर काही नाही आराम चाललाय
होय नाव काय आहे म्हटलं तुमचं हॅलो आ
हा हॅलो बोल
हा नाव काय ए म्हटलं
लाहान बाळा आय काय
ह
हॅलो
हा ंड
हा हॅलो हा लहान बाळ आहे का तुम्हाला हो आता येतय आवाज हो काय हम् किती वर्षाचा आय
ते सात
हो हम्म झालं चहा पाणी झालं
हॅलो
तुमच झाल
हो माझं झालं आत्ताास झालं आनी तुम्हाला कॉल केला
हो ना आता हे चाला तुझे झाले असतील
नाही कंम्प्लीट टाक्स झाला नाही माझा आता फोनच चालू आहे ना आता तुम्हाला लावला आता सात म्हणजे आठ फोन बाकी आहेत माझे अजून
अरे बापरे आटच बाकी काय तीस मधले
हो म्हजे कस शुक्रवार शेनी हा हां हं गुरुवार पासून मला ए हा म्हणजे बुधवार पासून आलेला आहे ना टास्क.
हा अच्छा.
पूर्ण झाले असते पण कामं चालू आहेत ना आमचे.
हो.
कायसर पिया.
हो.
हा मग कामात सुरू आहेत आमचे त्याच्यान वेळच नाही भेटला. आता आज सुट्टी घेतली आज आराम करत आव आम्ही. गेलो नाही बाहेर म्हटलं आता आज कॉल पूर्ण करून घ्यायचे.
हो.
हम्म. तुमच्या इथं आहेत ना ते सविता बिरकोट.
हो हो आहेत ना.
हां. आम्ही येत असतो ना तुमच्या इथ मिटिंगला हा. तुम कोणाच्या इकडे आहे तुमचा गट.
आमचा राऊत.
हो काय वंदना ताई आहे.
हो वंदणा तई कडे हम्म.
हम्म काय नाव आहे गटाचं.
सह्याद्री बचत गट‌.
चांगलं ठेवलं किती वर्ष झाले ओपनहून गट.
झालं वाटत मला असं वाटते कि हा तीनच वर्ष झाले अस हम्. शांत बैस.
आमची चालू आहेत ब बनवूनज.
हो ना नाही चांगलं आहे.
हम्म.
हम्म. पडशील ना बेटा. अ मला एकच मुलगी आहे छोटी.
हम्म.
हम्म.
एकच आहे शाळेत नाही का मग ती.
हो आहे ना या वर्षी के जी वनला गेलेले आहे ती.
के जीवान सकाळीच राहत.
हो सकाळीच राहते. ती पण की बदमाशा जिथेथ येत तिथे त येऊन राहिली माझ्या जवळ बोलू पण नाही.
करतात.
त्याचसाठी मी आज कोणालाच कॉलने केला म्हंटलं उद्या पूर्ण सुट्टी वगैरे असली क ति. उद्याचे दिवस.
आता माझतच हो खूप सारे बाकी आहेत ना.
हम्म.
त्याच्या गावातल्या खूप बाकी आहेत.
तुम्ही कोणत्या गावचे? हो का? हम्म. सोंदळा हेच ना इथं आहेत.
हो हो.
हम्म मला वाट दानापुरच्यात आहेत का तुम्ही.
हा हो तसा काही. कार्या यामुळे फोन केला मी
होय नाही बरोबर आहे ना. हो चांगलं आहे नाही बरोबर आहे हम्म सरनेेम काय म्हंटलं तुमचं? हो का?
हम्म
ह बाकी काय आहे चालू बाकी तर काहीच नाही बा हम्म
चालू एक काम फॅमिलीत किती आहेत व्यक्ती तुमच्या?
आमची जॉईंट फॅमिली आहे तशी तर खूप सतरा अठरा जण आमच्या फॅमिलीमध्ये हो जॉईंट फॅमिली आमची हम्
चांगला आहे जॉईंट फॅमिली परवडते.
हो..
सगळे एका ठिकाणी
हो..
हम् जॉईंनच पाहिजे
हो ते आता कसं जॉईनच परवडते ते काही एकट एक म्हणतात ना ते एकजुटीने जेवडं तेवढं एका ना होत नाही
होतच नाही एखाणं
नाही हम्म मी पण अजून तुम्ही आजच ओपन केलं आता उद्यापासून करेल कॉल आता
ठीक आहे
हो हो
हम्म
असं काही नाहीये ना आपण कधी पण करू शकतो ना
पण वेळ निघून जायला नाही पाहिजे ना
हो ते पण आहे नाही ते तर आहे म्हणा पण नाही असं एका दिवसात असं काही ऐका टास्कि एका
नाही नाही एका दिवसात पूर्ण केलं पाहिजे असं काही नाही आता चार पाच दिवस होऊन गेले म्हटलस चालू होऊन ह अता मग कसं आता जेवढ्या लवकर पूर्ण करसल तू त्यावढं चांगला
हो हो ते तर आहेच म्हणा हम्म
होऊ ना आता आज काही करते पाच स कॉल उद्या करेल मग आता बाकीचे कॉल मग असं करावा लागेल काहीतरी
मी तसच करत आहे ना चार चार पाच - कॉल करत आहेत ना म्हणजे कस आता गट बांधणी चालू आहे ना तर आमचं कसं गावात फिरणच चालू आहे
हो ना हो ना
हां त कसे तर संध्याकाळी घरी आल्यानंतर तीन तीन चार चार कॉल पूर्ण केले मी
हो ना चालते रोजचे पाच पाचही टास्क घेतले तरी होऊन जाते पाच सहा दिवसामध्ये हम्म
म्हणजे खंडे दिवशी हो आता आज आमी सुट्टी घेतली आज कोणीच गेलो नाही गट फरायला म्हटलं आता आज कॉल पूर्ण करून घ्या
हो चालते हम् हम्म चांगलंय झाले मना
नाही जास्त नाही राहिले आता आठ कॉल बाकी आहेत अजून फक्त
हो ना असं म्हणजे एका व्यक्ती हो ना एका व्यक्तीला एकदाच करायचं आहे ना
एका व्यक्ती नाही पाच सहा वेळा केलं तरी चालते
हो का चालतय ना
हो हो, चालतयं.
हा. तेच म्हटलं तर इतक्या व्यक्ती कठुन साप पण आपण तीसजणी कुठून करणार आहे नाही होतात आहे म्हणा दहा बारा जणी होतातय एकशे साठ आहे वाटते ग्रुपमध्ये तर दहा दहा तर सहज होतातच
हा पण ग्रुप मधल्या सर्व फ्री पाहिजे मग
हो ते पण
हाय ना हम तर काल मलाच वारखेडची एक महिला करत होती ना कॉल तर काल दिवसभर मी फ्री नव्ह तीस
हो ना हो ना
तीन चार वेळा कॉल केले तेनी मग पण झालाच नाही म्हटलं मी फ्रीच नाही आहे त
नाही बरोबर आहे
फ्री असल तर आपण किती वेळ बोलू शकतो हम्म
हम्
हा, आणखी काही सांगा विशेष तुमच्या गावातलं?
विशेषत तर काही नाही, असं पाऊस वगैरे काय आला नाही, म्हणूनचं तापून राहिलो.
हा.
हम, मागचं हो हो ठीके, हो ठीक आहे चालेल.